हॅलो! हा यालय का आवाज
हा येत तोय हा बोलकी कि ग!
हा का म्हण तेच चहा पाणी झालं का नाही? हा चहा झाला तुझा चहा झाला की नाही माझा पण झाला बघ.
काय चाललंय मग,
काय नाही निवांत आहे, आता संध्याकाळची तयारी करायची आवराआवर झाल्या आता. अग को कोथिंबीरच्या वड्या कशा करायच्या, कोथिंबीर सगड आडा कोथिंबीर स्वस्त झालं म्हण करायलात.
होय-होय खाऊ वाटायला लागलेत ग.
सांग की रेसिपी तू कसं करतेस. कोथिंबीर भरपूर वापरायची त्याला, धुवून स्वच्छ घे आणि. अ चिरायचे त्याला बारीक-बारीक. आणि पराठे मधी कनी डाळीचं पीठ आणि सोबत-सोबत कणी तांदळाचं पीठ घालायचं त्याला. म्हणजे ह हा कुरकुरत होत्या वडी. छान होत्या अच्छा! हा, डाळीच पीठ, कांगराच पीठ, मिक्स करायच त्याच्यामध्ये ओवा घालायचा. आणि मिरचीच मिरची अ जरा जिरे. ते सगळं अस त्याची पेस्ट करून घातलीस तरी पण चालते त्या पिठामध्ये म्हणजे आपण धपाटाला कसं पीठ मळतो बग, सगळ घालून हळद, लाल तिखट, जरास गरम मसाला. तीळ, ओवा, आणि तिखटऐवजी मिरच्या पण चालतात, मिरच्या पण चालतात. दोन्ही घातली तरी पण चालतय. कारण जर असं एवढं तिकड पण येत नाही त्याला.
हा.
ते घालायचं सगळ मिरचीचा-ठेचा-बीचा घालायचा, कोथिंबीर घालायचे भरपूर. आणि ते मळून घ्यायचं, मीठ वगैरे घालून. मळून घे तेज अस रोल तयार करायच. दोन म्हणजे किती कर करणार आहेस, तेवढं रोल तयार कर, समजा एक तीन सामान रोल करायचं. आणि इडलीच्या भांड्यामध्ये कणी चाळणी ठेवून ते उकड काढून घ्यायचे त्याची, चाळणीला तेल लावायच. पहिल्यांदा आणि ते रोल ठेवायचे त्या चाळणीत. आणि त्याची उकड काढून घे, दहा मिनटं वापरून घे, आणि मग एका प्लेटमध्ये काढून गार झालं की नाही, त्याच रोलमध्येध्येच गोल गोल वड्या पाड त्याच्या.
हम्म. हम्म.
कटकर आणि मग ते. तुला काय आता लई पण तेलात तळलीस कणी, म्हणजे डीप फ्राय केलीस कणी. लईच तेलकट होते त्यांना. खाऊ वाटत नई बाई! तू कसे करतेस? मी जर असं शालू फ्राय करते, आपल्या तव्यावर.
हम्म, हम. हम.
छान लागत का. होय मस्त लागतय. लई जर घातलीस की, लई जर तळलीस की नाही. एखादुसरं खाल्ल्यावरच तोंडायला आल्या सारखं होतेय ते.
होय काय.
हम्म.
हा. हा. हा.
आणि वरन जरी तीळ लावलीस कनी, हा वरन जरी तिळ लाव लावलीसा की नाही त्याला, तरी पण चालते म्हणजे दिसायला छान दिसते ते. म्हणजे तीळ कधी लावायचं? तीळ त पिट्टात घातलेस तरी पण चालतेय मळताना.
हम्म.
नंतर शेवटला उकड काढताना, म्हणजे रोल करतो त्यावेळेला जरी वरण थापलीस त्याला तरी पण चालतय. हा चिकटून राहत असतील, चिकटून राहते.
हम. हम. हम्म. अशा काहीतरी नवीन-नवीन रेसिपी सांग की जरास.
आणि-आणि ते हे येतय काय तुला? तांदळाची उकडी वगैरे? नाही ग. तांदच्या उकडी पण छान लागते बघ, ते म्हणजे थंडीत पण तेने पाऊस बिऊस पडल्यावर आता ते सगळीजण- अं -पोट पण भरतय त्याच्यानं आणि चवीला पण छा न असतय. कस करतेस? त्याला- तांदळाच्या उकडला तांदळाचचे पीठ किनई ताकात हे करायच मिक्स करायचं आपण. कढीला कसं करतोय बघ? तस. आणि मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये पि- पिठामध्ये जरास मीठ, साखर घा - लून ढवळून घ्यायच म्हणजे लई पण पातळ करायच नाही. जरासं मिडीयम आपलं भजीला कसं - ठेवतो आपण? तस करायच. आणि फोडणी करायची. फोडणीमध्ये त्याला भरपूर लसूण घालायचा फोडणीत. ह्या उकडसाठी. फोडणीमध्ये जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची- आणि लसूण भरपूर घालायचा. आणि वरणी हळद घालून, अ हे आपण ढवळलेलं पीठ असतय की नाही? तांदळाच पीठ ताका मध्ये. ते पीठ त्यात मिक्स करायचं. आम्ही- जरा घट्ट होईपर्यंत ते ढवळायचं. म्हणजे, होत लगेच घट्ट होतय ते. आणि ढवळत राहायच म्हणजे ते जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आणि मग एक वाफ काढायची झाकण ठेवून. वाफ काढळी की नंतर- ताटात घेतल्यावर यावर भरपूर तूप घालायचं आणि खायच. एवढं भारी लागतय की नाही. तळायचं वगैरे नाही ना ते? नाही नाही काय नाही तळायचं. असं उप्पीट सारखं होतय ग! आणि ला काय म्हणतात? तांदळाच्या पिठाच उपीट म्हटलय तरीपण चालतंय. म्हणजे, ते तूप टाकून खायचं? हा. वरन तूप टाकायचं म्हणताय ते छान लागतंय. ल छान लागत?
एकदा करूनच बघते म.
हम. असं काहीतरी असं तिखट हम्म. तुमच्या पद्धतीचे पदार्थ असे. तू सांग की तुला काय पाहिजे? कोणती रेसिपी पाहि-
असं मला तिखट कायतरी पाहिजे बघ, जरा असं.
तिखट पाहिजे असं छानस. भजी तुला कुठले कुठले येतात? भजी ग. भजी- अं -पालकाचेे येतात. परत ते- ह्याचे -पनीर पकोडा पण छान लागतेय बघ.
ते कसं बनवतेस?
ते पनीर म्हणजे आपण कांदा घालतो तसच की अं - डाळीच पीठ आणि तांदळाचे पीठ. नाहीतर एक एक जण मैदा घालतात बघ. मैदा घातला खरं ये होणार. सोडते म्हणजे खाण्यासाठी मैद्याने अस क्रिस्पी पण होत थोडं खर. आणि ते पिठामध्ये घालायचं सगळं- म त्याच्यामध्ये बेसनपीठ, मैदा आणि तांदळाच्या पीठ, तांदळाचे पीठ आणि मैदा- एकच काम करते. नाही तर आणि - नंतर काय करायचं? त्यात पनीर घालायचं. आपण कसं कांदा घालतो. अस पनीर घालायचं. आणि पनीरचे पीस कधी घालायचे? हा पनीरचे पिसेज घालायचे.
हा.
त्यात घालायचं आणि तळून घ्यायचं. आणि वरण श्वास घालायच. आणि त्याच्यावर जरासा चाट मसाला घालायचा, काय श्वास घालायचा! तळल्यानंतर हा तळल्यानंतर का? तळ्यावर तुम्ही त्याच्यावरती श्वास. आणि जर असं चाट मसाल्यातेन घालायचं. आणि खायचं छान लागते, आता पावसाळ्यात असल काहीतर असल काय तरी खाऊ वाटतय बाई. हा ग तेच ना, म्हणून तर विचारच होते तुला. ह् तुला भरपूर काय-काय येत ना बनवायला. होय. पोरींच्या मूळ शिकायला मिळत काय येत नाही अस म्हणायच नाही. मग काय तर.
इन्स्टाला पण भरपूर रेसिपी बघत असते ग मी. का मी खूप छान छान दाखवतात.
अ आय ये मी. तर रेसिपी बघायचं बघ, करायचं काय नाही म्हणत, काण एवढं करू म्हणतो. नुसता बघायचंच नाही आपल्याला काय करून तशीच बोलतात, मम्मी फक्त बघत असते, आम्हाला काय करून घालत नाही. खरं किती छान-छान दाखवतात ग त्याच्यात, ते कस अस सांगु का ग. तर भात बसलेला असतय कणी. आता ते खांडवे वगैरे, हे ते असतय बग रोलच खांडवे वगैरे. ते दाखवत खूप छान दिसतय ग, काय असं वाटते की आपल्याला पण जमलं. म्हणून. कराय गेलीस तर जमत नाही. नंतर हात बसलेला असेल ना तेजा मूळ.
ह हम्म, हम, हम्, आता परवा एक रेसिपी दाखवली बघ इन्स्टाला.
अशी चपाती लाटून घेतलेली मैद्याची. हा. आणि काय तिने केलं बाई बटाट्याची भाजी लावली. आणि असे तिरके काप, मध्ये असे मध्ये चमचा ठेवला. ला मोठा.
आणि. तिरके काप करून घेतले असे त्रिकोणी-त्रिकोणी आणि त्याच्यानंतर अं आपण वेनी कशी घालतो कणी. हा त तशी ती घालत होती त्या चमचाला, आणि नंतर अलगद चमचा काढून घेतला तिने, आणि त्याचे पिसकट केले आणि तळले तेलात. तस एकदा करून बघायचं तेच म्हटलं तुला भरपूर काय काय व्हरायटी येतात करायला
हो.
ह म्हणूनच म्हटलं जरा शिकून घ्यावं तुझ्या
शिकवत जा की जरा आम्हाला काहीतरी, होय. नवऱ्यालाच खाऊ घालते फक्त. नवऱ्याला काय, पोर नसते. हा तेच की पोरींना, नवऱ्याला. आ म्हणजे खाण्याच्या काय शोक्य नाहीत.
आणखी काय-काय बनवता येत तुला?
आणि. हॅलो! हॅलो. हा बोल की, तुझ्या कडंन काहीतरी सांग रेसिपी वेगळं असं काही तर.
वेगळ असं काय सांगू? तू विचार
हम्! तुमच्या, सारख मला काय येत नाही बनवायला अस. काय तर हेचकरायचच नाही तू म्हणजे भाजी-बीजी म्हण, किंवा मिसळ म्हण, तू घरात करतेस का त्याचा मसाला आणतात. कसली भाजी? पनीरची भाजी.
मी घरातच बनवते बाई, बाहेरून नाही आणत मसाला, म्हणजे आता मसाले मिळाल्यात नाही त्याचे. नुसता पनीरच पीस घालाय आणि ग्रेवी डायरेक्ट ती पाकेट मधली टाकलीस की, लगेच तयार.
होय काय.
हम्!
काय माहित मी तर कधी आणलेलंच नाहीत. एकदा ट्राय करून बघायला पाहिजे?
तू केलंस का कधी तरं? नाही मला एक जन म्हणालतत तस. हम्! छान! असतात तें मसाले. ताज्या फ्रेश असतात ना. काय माहिती आता फ्रेश असते का, काय पॅकेजिंग कधीच . केल आपल्याला तर काय माहित गं. हा तेच की म्हणून तर करू वाटत नाही. किती दिवसच तयार करून ठेवलेलं असत ते! तयार केलं तरी चालतेय आपल्याला. अगं तुला सांगू का मी पनीर सुद्धा घरात करते, बाहेरचे जास्त आणायला बघत नाही. घरात बनवतेस तू? होय. मी काय आमच इथं कस दुधाचे साय भरपूर येत आणि खेडेगावात अस त्यामुळे पाणी घालत नाहीतं गं दुधात, ते म्हणजे साय साठवून ठेवते मी फ्रीजला आणि त्या साय सायमध्ये दही लावत नाही मी, विरजन घालत नाही. नुसत सायस ठेवायची. येईल तस, येईल तस, आणि काही दिवस झालं की नाही. आठ दिवसाच्या नंतर ते मिक्सरला लावतेच साय सगळे, पाणी घलून त्याच्यामुळे! मिक्सरला. हा मिक्सरला फिरावायचं ते म्हणजे लोणी काढतो त्या टायपने. लोणी काढायच. आणि मग ते लोणी पाणी सगळं म्हणजे आपण ताकाचं, ताक केल्यानंतर परत लोणी काढतो आणि ताक राहते की द दही घुसळल्यानंतर, मग हे कस हे नासलेल्या दुधाचं पाणी राहते नाही खाली, म्हणजे नासलेल दूध राहते, कारण आपण त्यात विरजण घातलेली नसते. मग ते लोणी बाजूला काढून, दोन मिमटाचे तूप करते आणि हे उरलेलं पाणी असते की नाही, ते अनेकदा उकळून घेते पातेलात काढून. आणि उकळी आली की नाही त्याला, ते फुटलेलेच असते, आणि उकळी आल्यावर आम्ही ज त्यात लिंबू पिळते आणि त्याचा गोळा तयार होते, पनीरचा असा. आणि ते कापडात. बांधून कणी खलबत्त्याच्या खाली ठेवते मी, एक रात्रभर. मग दुसऱ्या दिवशी त्याच्या वड्या तयार होतात पनीरच्या. अरे छान कि मग, होय! मी कधी वेस्टीज. पण जात नाही, आता ते किती दिवसाच. ताक असतय. फेकून देतात, सगळे जण कढीपत्त्याच्या झाडाला घाल हे कर. ते कर, त्यापेक्षा असं केलेलं चांगलं.
होय की ग.
होय की ग. किती हुशार आहेस ग.
सगळं घरातल्या घरात बनवतीस.
हो आणिच ना दुकान हो नाही सोबतीला कनी. हित आहेत का नाही त्या. मला मैत्रिणी अशा गाठ पडल्यात की, त्या सगळ्या हुशारच आहेत.